आला लगेच पण मी म्हणल लागवतो पण म्हणल डबल चालतोका नाही करायला.
नाही चालत चालतं काही नाही होत.
हां.
जेवायला जायेल गेलीय का.
जायचंय पोरी आल्या चाल चाला करुण राहल्या पण तिथं माणसं जेवत राहते. पोर राहते वाढायला मग काही काम नाही राहत मग बसूनच राहा लागते.
म दाद्या पहा आता मही पोरगी झोपली इकुण तिकीट गोळ्या दिल्या झेंडूबामची वाफ दिली तर
हा.
आता दुसरं म्हणतो पाय दाब
स्वयंपाक झाला का.
अग स्वयंपाक ना गावात जागरन आहेन.
हा हा.
तर तिथे पंगत आहे सगळ्या घराला सांगितलं होतं पण महे लय हातपाय दुखू रहिले.
हो का मग जेवायला नाही जायचं का.
मही मोठी पोरगी जातच नाही बाहेर जेवायला तिला लय जिवार येत. यांनी दोघांना हेना भेंडी पोळी खाल्ली मला पडेलेली आहे भेंड्या आहे पोळी आहे.
हो का मग जेवायला कोणीच गेल नाही.
ते गेले एकटे त्यांनला ते तर असते घरी तर मग लगे भाजी आणि भात सारा गहाटा पांगतो.
ह.
एक तर वावरात बी दिवसभर जीव दमेल आहे. म्हणलं बाई जा म्हणलं तुम्ही जेवायला आजच्या दिवस ते ना वरण नाही खात वरणानी असिडीटी होती.
हो वरण लईच ते होतं मी नाही खात पण आता आज वरणच केल भाजी करून नेली असती काही पण मग पुढ
ते चार माणसात खायला चांगलं वाटत नाही ना अस होऊन जाते न आ दोघाचं वरण बंद करेल आहेना डॉक्टर नी तर आम्ही खातच नाही.
मी बी नाही खाता पण मग खाऊन घेत असं पण मग ल दुखत डोकं
मजबुरी ना तर मग मी एकखंदवस खात
ह.
त्यांला ते डोकं लावलं मी म्हटलं माझा पहिले चष्मा बदलून आणा तर चष्माचा नंबर वाढला. तर दुसरा बदलून आणायला सांगितला.
हा का
हा हा म्हणुन
पण चेक करायचंय चांगलं चेक करून घेतलं का मग चेच म लागल पहिले पण म कस तरी वाटतं त्याच्यास मला अर्थ वाट हा
मग मग लखपती दिदीच काम केलं की मोबाईल व जादा
हा हा.
मग पाठी मागून डोकं धोकच माझं
हा का
म्हणे मला पहिले डोक्या क काही त आण नव्हता मग डोक्यात निड पलट ना.
ह होा का किती गेलं लगप तिचं
द करली फक्त हा
मेयक शेयकोणती झाले माया
का थोडेच राहिले असं ना आता
नाही होतरी मला साडेतीीनशे वरा लाग त्या
तुला साडेतीीनशे मला साडेचारशे हा
अ मग यशे एकोणतीस झाले वाटचे
मी आता भरीन राप रप रप रा पाऊ द्या आता माय ना या फोनवर ना हऊस नाही राहिलं म्हणून मी कट होवून राहिले.
हा त्याला रेंचा फोन असल चांगला मग चालत हो ते.
हा आणि आता काय झालं कोथंबिरीच्या राडानेभ्यास सकाळी ल वावर जायचं. नऊला घरी यायचं रात्री बारा वाज अस तर बांधा असेल मग कधी काम करू. झाले आता चारकशे गड्ड्या राहिल्या म्हणलं थोड्याच राहिल्या आता आज ढिल आहे दर्शी. आज लगपतच काम करीन पण मग स्वर्णात आहे म्हणजे पहिले कॉल करून घ्या तो म्ह कॉल आत तसे वढता दिवस आहे म्हणे.
रिकामेस आता त्याच्यावरली लोड चाल ना लगपतीच काम करायला.
हा तर मग आता मी काय म्हणलं बाई म्हणलं निलीमातीला कॉल की म्हणलं मग त्या म्हणे पाय म्हणे निलीिमाला कॉल करायला पाटापाट
हा ना कळस येना केलत शोभातयना. पण ते काही अ काही काम चालू होतं ना मग काही याच्यावर चालला असं नाही. ठी
ते ना मला बी गेलं पण मग मा याच्या उचल नाही केला ते म्हणजे ते काय होऊन जात आपण कार्य आप लवकर उघडणार नाही का ल की. रिफ्रेश वर येऊन जात ते.
हा ना. त्या दिवशी म मिटिंग म ते एक म्हणून न त्या मग पाला दिसत नव्हतना.
ते ना आता रेश ओढून गेल होत त्याला ती रेश म ओढाची तर तीच.
हाव का.
हा मग ती रेश वल्ट का आपलं डायरेक्ट सबमिट होऊन जात मग ते सबमिट झालं का. मग आपल्याला एकण एकण दोन याच्यात गुथून जातो आप. ल इकडचं बी कार येत नाही कार्य हे संपोच तर आपल्याला दुसरा भेटत नाही.
आता याच्या . कि मय किती सगळेच बाकी होते मय ल. पेनल्या जाऊ एक दोन का बा आहे ना झाले तेवढेच बर सजे
हा नाही ना आता स्वर्णातई लाव एक शोभा ला लाव. अह रुचि रुचिऋचि तरी
सुवर्णातयतव चलत वनम्या.
हा स्वर्णातईल कर ना मग आता स्वर्णातई येईल ना मागे एक दोन कर कारण स्वर्णतत बसेल शांत. तर नटकीस.
ह.
कारण स्वर म कॉल होत आले अस ब एखंदाच बाकी असल कारण.
त्यांचे चारच बाकी होते मग मला एक केलं होता.
तुला एक केला मला एक केला अन् आमृता ली एक केला. आणि एक मोनिकाला केला झाली त्यांची चार.
हा का.
हा उऊसलीन बी त्या कारण त्या सध्या आता नीवंत या सासू बेकर रुली घरात.
अ का त्यांना तेच म्हणलं लई शिरा खायचा होता का म्हणल तुम्हाला. म्हणे नाही ग म्हणे शिराणी आवडत म्हणे पण मग आता काय करते.
न काय केलं सकाळी त्यां आणलं म्हणलं इरजिस् तर यरकड ये तुम्ही घरी आराम करा नि एवढा हिशब काढा हा सुर.
तीताचच करावं लागत काय काणू. आता गटात उद्या कट सिितगटाच आहे प्रशिक्षण अु उद्या बोललील तिथं आता काय करा मग. त तर डोक बंद पडल.
गाटाच बी त्यांच्याच मोबाईल आहे आपल्या पुुढे
आपल्या मोबाईलला नाही गटाचं भी
नाही सगळं त्यांच्या चलय मी त्या हिला विचारल नाही का हलका बारका काय तस ना ते आल का आल काबार गडब नाही कर कधी पडतेस
होन ना
हा तीच नाव नि मा मला रंजना ती ती म्हण स आर चर्चेत असते अस टी बी
हा हा अलका बारगळ उपजीवी काय आहे आणि ते सी आरपी
हा तर ती म्हणे त इथिहास करवली म्ह त्याचा कास बारगा त्याच्यात लागेल ती बी अलका बाई बी लागेल ते दोघं न बाई ना ते बारग सारं करत घेतो तिचं
हा ते करून घ्याता
हा कृषी खात्यात बी त्यानुसार काम करून घेतलं तिच्या वला अलकाबाईचं
होव का पेमेंट मग दोघाच दोघाच म्हळून पेमेंट ते चालं प ना ते आपण गय त्याच्यामुळ त्यांच होऊन जातं ना हो ह
हम्
हम्म
वावरा हिंडा ते जाताता वावररा करून देतो उशीर किंवा सारा करत आपलं काहीच होत नाही आपल्याला तर यायला म्हणले मी मिळाल तुम घरी ना तर एक दोन दिवस पामली श कोण पण तेवढे वावरतरी भारा म्हणलं लोकायचे ते म्हते त तू का मला लोक सांगू नाही तर राजीनामा दे म्हणते मग काय म्हणते आता
आम मेला आता उद्या दोगी तघनी बोलू आणि थोड्याफार तुरी मंदून काढूत त्याच्यात आता मेसेज आला म्हण आता झाला म्हणणार
तुरी किती बर
दोन एककापोरी
आणि का कशी
कपाशी एक एकर
मावाणीस पसरपाेतो
बाकी सगळी शयाज नाही पण मग एवढं घर वावरात तुरीन स मक्का पोस लावून ठेवल
घरचं किती तुझं
घरचा ते नसे आम्हाला
अन बाय सगावर अलल्वा
बाहेरचं म्हणजे दहा बारा एकर
अरता
मग त्यात पूर्ण सोयाबीन मग काय ना
हा
त्याच काय एवढंच हा हा त्याच्यात मगच जायचं काम नाही राहात ना तुमच्या आणि कोसं बेरुपटाचं ते काम नाही ना
हा मी मोठ्याच भरेले आणिड चेक करू आमचं आडीच एकर आणि दुसऱ्याच पाऊन एकर आहे हा तरी सहा एकरच्या आसपास आहे मला बी
ह तुम्ही भाजीपाला करता ना त्याच्यामुळ मग
म साडेतीन पिस आहे मका लावून देले आता तमाटीन बांधाला पुढच्या हप्त्यात साठर लावलं का पंधरा दिवसात टमाटे बांध झाली
हम्म हम्म
टमाटे बांधालेच नाही तर आता दुसरी कोथंबीर टाकाची
हो का हा मग पुढं भाव राईन परत कोथंबीरला आता थोड्या काय म्हणाला म्हणजे आता हे टाकेल रा त्याना तमंग त न होंगेला कम
आता काय करायचंय उद्या गावताच औषध मारयचंय मग गावताच औषध मारलं त्या वावरा मधी मग कोथंबीर टाकून द्यायची आधी गावताच औषध मारलं मग गवताचं औषध मारून लगेच कोतं मी टाकून देईन मग पुढं टमाटे बी लावायचे ना म्हला त्याच्यात दुसरा टप्पा हम्म म्हणजे युता मोठे बांधय लागले का मग ते लावा लाग
हे टमाटे चांगले झाले का हो का हरनान खल्ेत ना
हा अगं आणखीन त्याला फाटे फुटले बाया हा काही ना आपण मग उपटेल झाडात डबल लावा लागले ना अस
हा हे पाऊस ना पाऊस पडला का मग काही नाही चांगला येतो माल कोणचा
हा आ म ज पाऊस नाही लागल असं जात थोडा पर आला का
हम
उुजून उघडून गेला क उजून आला काय अस लागतो असज सारखा लवून धल बी पोचालात नाही आमच्या ववराला
आता लिवारी बाप ये आज पाऊस नाहीत पण आता उद्याचं तर काही डोक्यायला तरनचरी मॅडम ल मेसेज टाकून दे
मी काय केलं आज उशीरतेी ना अ बारा वाजे पर्यंत बँकेत राहिले त्या बाहेर घेऊन त्यांच खातं ओपन केलं मॅडम म्हणे मेसेज टाक मी बँकेतला फोटो काढूनच टाकलं डायरेक्ट
हा
अ मग बा रोजदारी मी भाव जायच होती ना तुला मा असक् कि मा आवाज भाऊ जाई तिला नेलं रप रप रप आम्ही बंदरे निंदले मग टमाटरचे दोन कॅरेट भात लावले आणि बारा वाजले पण मग म्हणलं ज होते पडंत तर पण थोडं फार का उशीर झाला पण मगस
हा मग काम आपल्या हातात प्रथम करत त्यां नाही हम्
आणि एक तुरीची सरी म बांधारा निेंदून घेतला त्यांच्याकडून कारण ना बांधारा ब्लेबब झाला मी रस्ते चालत नाही य चाला म्हलं
त्या दिवशी याला असत तेलं पाहिला पण मग घरी ना कोण नव्हतं मग घरी परली वाट पाचेव त्याच्यामु त्या काय त्यांच्या घरी करायला राहत
अग का नाही मी काय म्हणलं आता तिथ आमची गाडी पंक्चर झाली हा